कसं काय कॉल लागायला लागला ऐवढा?
काय माहित?
कंपनी आले पण म्हणणार बोलायला आल्यात बोलू दे तिकडं.
काय दुसर्या आहेत दुसऱ्यांच्या कसं होते म काय माझं काय नाही मी बोलीन म पहिला थोडा वेळ येऊ तर पण बोलेल काय तर.
सगळी जण म्हटली पाचच कॉल होत्यात एका व्यक्तीला असं म्हणून. कसं काय व्हायलात खरं कॉल तुम्हा तुम्हा माझा तुम्हा तुम्हाला.
तर मागले हेज्यात तुम्ही किती केला तर आम्हाला चार का पाच केला.
हम्म.
मी किती केलेत चार पाच केला पाचवा सहावा असाल माझं.
सात सहा म्हणटला असा मगाशी.
हम्म.
नंतर मोजा आता.
सातवा आठवाच असेल आता मगाशी एक केला नी आता एक. काय माहिती आणि एक राहिला आता. ते आता घरात जाऊन आवडतात.
दुसऱ्यांना कराय लागत नाही म.
तथा
दुसऱ्यांना कराय लागत नाही मग. हम्म सवय लागल्या.
का
सवय लागल्या.
कशाचे
बोलायची
म्हणजे एकसारखं बोलून बोलू काय.
हम्म.
एकसारखं बोलून बोलून काय सवयच होणार.
हम्म. हम्म मग आणि काय.
काय नाय.
काय सुद्धा नाही.
नाय. आता जाणार होतो. वडगावला आता नाही.
का.
कालचा डबा आणायचाय.
मग जावा की.
नाही आता आवरून चहा पिणार आहे. चहा पिऊ वाटालय.
आणून देऊ काय.
तितन इथं येवूस तोवर गार होईल.
होय हम्म.
त्याच्यापेक्षा इथं मी असतो म्हणे इथं वीस तीस वेळा पियेन.
एवढा चहा.
होईच की मग. घरात असले की लय एक प्रमाण वाढतंय माझं चहा चहा प्रेमी आहे मी.
हम्म.
म्हणून.
चहा पिलं की हम. काय ताकत येत्या एनर्जी एनर्जी.
आता व्यसन करणाऱ्यासनी कसलं.
आ.
ज्याचं व्यसन करतात. ती खाल्ल्याशिवाय चेन पडत नाही. तसं आहे माझं चहा पिल्याशिवाय चेन पडत नाही.
चहाचं व्यसन बराय ते. नाही खरंच चहा पण चांगला नसतोय जास्तं.
मला एकच व्येसन आहे चहाचं.
हम्म.
घरात. कामात असतोय. पण सकाळी सहाला उठल की, साडेसहाला उठलं की सात वाजता आवरतो. ते सगळं मग सात सव्वा सात वाजे पर्यंत एक चहा कप होतंय.
हम्म.
सगळं म्हणजे, आवरून डब बीब पॅक करून बॅगेत. ठेवून आणि एक चहा कप होतंय. आणि मग बाहेर पडतोय कामावर गेलेवर आणि एक. साडे नऊ वाजता चहा वाला येतो.
मी दिवसातन एकदाच चहा पितोय.
सकाळी नाही. सकाळी नाही सकाळी पित नाही मी चा.
संध्याकाळीच.
संध्याकाळी चार पाच वाजता एकदाच च्या पितोय मी. आणि काय.
आता चहा करून.
हम् रेंज मध्ये या रेंज मध्ये नाहितर कट होतंय.
रेंज मध्ये जाय.
हा.
हॅलो आमच्या घरात चा आणून ठेवला असेल.
प्या जावा मग.
ऐकच टाइम काय माहित काय झालं.
मी कवा करू मग कॉल.
हा कवा करणार किती वाजता करणार?
आता तुम्ही घरी जाणार
काय करतो घरात जातो हातपाय धुतो आवरतो. पंधरा वीस मिनटात बाहेर येतो आल्या आल्या मेसेज करतो व्हॉट्सअपला.
मी नाही बोलू शकत संध्याकाळी नंतर ना ह्यानी हेनी येत्यात तर.
किती वाजता.
हे नी आता साडेसात वाजता अ सासरे पण येतात घरात. म्हणणार. दिवसभर काय फोनवरच बोलायला लागली ही, काल पण तसच आज पण म नकोया.
त्यांनी आल्यावरण आ
मग किथ असं मग तुमचा एक झाल्या जातो.
आण त्याच.
उद्या दुपारच्या पुढे चार च्या पुढं. नाही दुपारी बाहेर आलो तर.
चारच्या पुढं का त्यापेक्षा आमी. मग मग त्यापेक्षा मी संध्याकाळी मग दिदीला करतो.
हम्म
चार कॉल.
हा
नाही तुम्हालाच करतो
शी तुमच्या ह्यांनी कसं.
नाही राहूदेत चार कॉल उद्या करूया तेवढं काय.
काय नाही माझं कायम आहे.
आह
तुम्ही कधी करणार त्या टायमिंगला मी बाहेर येतो काय नाही.
आज
हम्म आता एक कॉल होऊन दे म्हणजे आता य झाल्यावर लावा तुम्ही.
हम्म
मग एक कॉल झाल्यावर जातो तीन राहत्यात. मग लगेच आवरून बाहेर येतो तीन होत्यात.
हम
आह
हा आज सुट्ट आज सुट्टी आहे तरी पण तुम्ही घरात नाहीसा दिवसभर.
नाही आज काय नाही पुढल्या सोमवारी खर लय झोप येतीया दिवसभर. कारण नाईट ना आलं की सहा वाजता येते यायला साडेसात वाजते सात साडेसात आले की झोपते एकला उठते एकला उठली की आंघोळ भिंगुळ करून दोन वाजे पर्यंत चहा पिते म परत चारला झोप जेवतय.
हम्म.
म परत आणि झोपते येत्या झोपत दिवस जाते. नाईट वरनं आले की झोपच लागत्या लय.
हम्म.
रात चार बारांदा नाय बघूया पहिल्यांदा चार बार. कंपनीतले
चार बारा म्हणजे बाराला येणारा.
नाही बाराला येणार नाही सकाळी सहाला किंवा सातला येणार सहाला सुटणार. जेवढं ओवर टाईम मध्ये कसं करतोय? डेला लय ओव्हर टाईम होत नाय.
मंग
सकाळ म्हणजे अ डेला नऊ तास दहा तास झालंच झालं नाही तर ये वाटलंच येते साडेचार ला.
हम्म.
आणि नाईटला तेवढं बारा तास करतोय. तर आता उद्या जास्त तास कराय म.
हम्म.
आन चार बारा गेले की बारा चौदा तासात सोळा तासच होते. करायचं म झोपाय मिळतय त्यामध्ये असं स्लोव सोळा तास जागं नाही. चार लागेले कि बारा तास स अ बारा वाजेपर्यंत एका मशनीवर थांबायचं म तिथं म्हणजे आ नऊ दहा वाजेपर्यंत तिथलं होते पूर्ण. तिथनं दुसऱ्या मसीनीव यायचं. मशीनीव आलं की मग तितकं माराय जाम जाम होतोय नाईटला कसं आहे नाईटला किरकिर नसत्या कोण बोलाय नसते. आप-आपल्या कामात सगळे असत्यात म्हणजे बोलत बोलतच करत्यात. एकामेका संघ पण अस तं सुपरवायजर म्हणा मालक बिलक म्हणा मालक असते नऊ वाजे पर्यंन जाते नऊला टे पण एकटच असते त्याला काही कामं नसत्यात घरात. आमच्या मागनं फिरत बसते. देव सकाळी नाही सकाळी साडेआठला येते.
हम्म.
संध्याकाळ नऊ वाजेपर्यंत असते नऊच्या आधी साडेआठ आठ आठ वाजल्यापासून कव्हा पण जाते.
हम्म.
असा आणि असलं तरी लई उशिरा असते.
हम्म.
वैताग येते ते असलं.
हा नायच एक.
आनंद काय करतोय सुपरव्हायजरला कशे पण बोलत्यात सुप परव्हायजरच मस्त आहे मालक तेवढ जपून राहाय लाग आपल्यालो कामाशी मतलब आहे.
होय.
तिकडे काय की करांना रिपोर्ट पूर्ण करायचा आणि म झोपाय जायचं असं पेय मागल्या नाईटला कसं आहे चार सहाला जायचं सात ते दोन वाजे पर्यंत करायचं म्हणजे सहा वाजे पर्यंत म्हणजे सहा ते सहा करायचं नाही.
हम्म.
दोन वाजे पर्यंत काम व्हायचं बारा तासाचं मग दोनला जाऊन बरं जायचं आहे. झोप काही लवकर लागत नाही तीन साडेतीनला झोप लागते पडतो.
हम्म.
मग झोपायचा मग सहाला जाग येत्या साडे सहाला येत्या सातला येत्या. कव्हा जाग येईल तव्हा यायचं घरला.
हाय.
मग घरात आल्यावर नीट झोपायचं. आणि एक लॉट आहेत. नाही आता बारा चारला जाणा म्हणजे आता उद्या उद्या होणार झोप पुर्ण.
हम्म.
आण चारला गेले की
बोटं दुकायलेत मोबाईल धरुन-धरून.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
केव्हा लावलाय फोन सव्वा पाच ला काय?
आं
सव्वा पाचला
सव्वा पाच साडे पाचला.
तवा पासनं आता सहा किती वाजलं सात वाजले.
सात वाजत आलं सव्वा सातं झाले.
दोन तास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
ह
एवढंक
हम्म.
आणि काय मग?
. काय ना हम्म.
कायले
काय नाय.
काय नाय.
हम्म हम्म.
लोळायालय का?
कोण म्हणल्या?
म आवाज का असं याला झोपल्यागत?
बसले.
मला वाटलं लोळायलासा
नाय
आहे कमी.
आवाज तसा यायलाय म्हणून विचारलं.
ते घसा‌ बसलाय आता माझा बोलून बोलून.
सांगितली की मीठाच्या गुळण्या करायच्या मीठाच्या पाण्याच्या. हा, नाय विक्स गोळी खावा.
हम्म आवडत नाही. ऐक.
आवडत नाय, मग काय आवडतंय.
काय नाय.
हम्म
काय विचाराल ते आवडत नाही म्हणतेय.
मग
निमक काय आवडतय, तिथ काय.
नॉनव्हेज आवडतेय मला.
होय काय बर नॉनव्हेज मध्ये काय आवडते? मला बिर्याणी आवडते.
मला नॉनव्हेज सगळंच आवडत सगळं सगळंच नॉनव्हेज फेवरेटच आहे माझं
फेवरेट आहे?
हम्म
मला चिकन बिर्याणी आवडती लय.
मला सगळंच आवडतय, नॉनव्हेज मधलं सगळंच आवडतं. काय पण असू दे फिश